हॅलो. हॅलो. हॅलो.
आवाज येतोय तुम्हाला?
हा येतोय येतोय.
हा.
हा मी वर्षा बोलतेय.
अ मी धनश्री बोलतेय.
हा हा कशा आहे तुम्ही?
मस्त तुम्ही?
हा मस्त मस्त घर
कुठ घरचे पण वाटत कुठे राहता तुम्ही?
अ आम्हीइ चौकशीला राहतो.
कुठे?
इचल करंजी
इचलकरंजी का अच्छा, अच्छा.
हा तुम्ही?
आम्ही संभाजीनगर
ओ कुठे आल?
अ औरंगाबाद नाव होत पहिले आता त्याचं नाव छत्रपती संभाजीनगर
हा हा. हा कुठे आहे तुम्ही राहता?
औरंगाबाद नाव होतं पहिले संभाजी महाराष्ट्रात औरंगाबाद म्हणून. जिल्हा होता आता त्या जिल्ह्याचं नाव संभाजीनगर झाल.
अच्छा अच्छा.
हा.
हा हा. मग तुम्ही घरच्यांची काळजी कशी घेताय घरचे मेंबर किती आहेत?
आम्ही घरचे चार मेंबर्स आहोत.
हा.
हा. अ मी माझी मम्मी, पप्पा आणि माझा मोठा भाऊ
अच्छा अच्छा.
हा मी घरात सगळ्यात लहान.
हा हा हा.
हा आणि माझा दादा मोठा.
हा हा.
हम्म त्यांच्यापेक्षा. त्यांच्यापेक्षा तर आजारी सगळ्यात घरात मीच असते.
हा हा हा.
तुम्ही कशी काळजी घेता?
अ आम्ही एकूण नऊ जण आहोत.
जॉईंट फॅमिली आहे का?
हो हो जॉईंट फॅमिली आहे.
अच्छा!
हो मी माझा हजबंड माझे सासू सासर माझा मुलगा. माझी नंद असे आम्ही नऊ जण आहोत.
अ अच्छा!
हा हा छोट बाळ असल्यामुळे भरपूर काळजी घ्यायला लागते.
हो.
ए हां हां.
किती इयर्सचं आहे तुमचं बाळ.
वन इयरचा आहे.
हा खूपच लहान आहे मगच.
अ होय होय.
कशी काळजी घेता तुम्ही त्याची?
अ त्याची काळजी तो कुठेही पडू नये म्हणून आम्ही असं त्याच्या पाठीिमा म्हूनच असतो. एखादं काम राहतय पण आम्ही त्याचा पाठिंबा असतो तो इतर. काही खाऊ नये या त्यासाठी आमचं लक्ष काळजीपूर्वक आम्ही लक्ष देतो त्याच्याकडे. कुठे काही जाऊ नये म्हणून आम्ही सतत त्यांच्या मागे पुढे, मागे पुढे असतो. डोक्यावर इकडं तिकड पडू नये म्हणून त्याला आम्ही स. बोट ला हेल्मेट सुद्धा लावतो.
हो.
कार नाही तो जरा पडला होता ना बेडवरन त्याच्यामुळं.
अ बापरे! बेडवरर ना.
हो बेडवरून पटला होता छोटा होता तेव्हा. त्यांच्यामुळे त्याची खूप काळजी घेते मी.
अ तर अजून काय दात वगैरे आलं नव्हतं त्याला. थोडस नाखायला लागलेलं आणि जरास टाळवलं.
अच्छा!
भरपूर त्याची काळजी घ्यायवी लागते तेव्हापासून. आणि मग आता चालाय लागलाय तो चालताना मागे पुढं आम्हाला थांबावं लागतंय कारण. पडतात ना मुलं त्याच्यामुळ.
हो.
इतर इतर काय. खाऊ नये म्हणून त्याच्याकड लक्ष असत चांगल घरचच आहार त्याला दिला जातोय.
हा आणि तो खूप लहान आहे ना अजून.
हा. हम् त्याच्यासाठीच.
तुम्ही जॉब वगैरे करतात का?
अ नाही नाही तुम्ही घेतता.
अ नाही मी आता थर्ड इयरला आहे आणि माझ स्वतःच पार्लर च करते मी मेकअप आर्टीचे
हां हां हां हां हां. मी नाही जॉब करत हो हाऊस वाईफ आहे ना त्याच्यामुळे
अच्छा.
हा.
झाले जेवन.
हो झालंय तुमचं जेवण.
नाही अजून नाही आम्ही लेट जेवतो.
हा ह. ह मला सांगा तुम्ही मोठ्या व्यक्तींची कशी काळजी घेताय. म्हणजे असं जे वयस्कर असतात त्यांची ते.
घरातले की बाहेर.
हॅलो.
कारण आमच्या
हो. हा.
आवाज येतोय.
येतेआयकू येत हा येते.
घरातले की बाहेरचे.
हम् घरचे असूद्या किंवा तुमचे जे म्हणजे जे तुमच्या कस्टमर असू देत.
जर मला कोणलाय ं असेल अ ओल्ड एजचे तर मग. त्यांची प्रॉपर केअर येणं म्हणजे त्यांच्या अ जर म्हणजे आता ते किती झाल तरी त्यांच ओल्ड झा ते चंच कुठ आहे आणि जर आप आपल्याला काय फिवर वगैरे असेल किंवा काय असेल. तर मग समजा मला जर ओल्ड अ सनियर सिटीझन मेकअप वैे आला तर मग म मास् वग युज करते हायजीनचा यज करते कारण त्यांना त्याही रिक्शन नाही व्हायला पाहिजे. कारण असं लवकर रिफ्लेक्ट होतं ना लवकर रिॲक्ट होत.
हो हो हो हो.
त्याची केअर घेत आणि आमच्या घरात तर असं सिनियर सिटीझन तर कोणी नाहीये.
हा हा.
हा.
हा मग तिकडे पाऊस आहे.
हो इथे आता खूप पाऊस झाला दुपारी म्हणजे दुपारी म्हणजे चारच्या नंतर संध्याकाळ.
हा ह पाऊस चालू आहे तिकडे अ पाऊस पडला पाहिजे अजून.
दिवसातून एक वेळेस होतोच पण आठ दिवसापासून. बंद होता काल खूप झाला काल रात्रभर होता.
हा हा हा इकडे पाऊसच नाही आहे.
अरे. ते इचलकरंजी कोणत्या साईड ला येतं.
अ महाराष्ट्रा इकड येतं. कोल्हापूरच्या.
हो महाराष्ट्रात अच्छा हा तेच कोल्हापूर.
हा हा मग कशा ह तुमची तब्येत येईल.
हा बरी आहे.
अ हा.
तमची कशी आहे?
आहे आहे छान आहे.
हम्म थकून जाणार जात असणार बाळामुळे.
अ नाही थकून नाही जात कारण की ते त्या चेहऱ्याकड बघितलं ना माझा सगळं थकानं जोर होतोय.
ह हं
ह आता आता चालतोय ना मग त्याच्या छटी छोटी जे पावलं असतात तेवला बघून माझा सोप. हम्म छान वाते बघते ते
हा.
हम्म
तुमची डिग्री झालेली आहे का?
हो नाही लिगडी नाही झाली माझी
म
नाही डिग्री चाललीय आता मदरची डिग्री झाचालय बघा
ह ह ह हो
ह हा
मग अजून अ
ह एज्युकेशन
मी आता थर्ड इयरला आहे.
हा हा ते शिकत शिकत तुम्ही पार्लर जॉईन के.
मी ट्वेल्थ नंतरच आलर जॉईन केला होता सुट्यांमध्ये ग बोर अस मग क्लास लावला
अच्छा अच्छा!
साडेतीीन वर्ष झाले आता मला ते कं्प्लीट होन. मग आता मी स्वत चालू केलंय जे होम.
हा हा
सर्वस वगैरे देते
हा हा मगं नवरींचा तुम्ही मेकअप करताय.
हो ब्रायडल. सगं रा्रायडल रायडल. हो सायडर रायडर
अच्छा
किंवा पार्टी साठी पाहिजे असल तडे
हम्.
अ प्रि वेडिंग
मग जर आम्हाला जर तुम्ही इथं पाहिजे असला तर मग तिकडून येतय काय तसं नाही होत
येते ना ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जाते मी आताच मागच्या महिन्यामध्ये अंबाळनेरला होते. जळगाव, आहे ना जळगाव, तीकडे खानदेश.
हा, हा, हा, तिकडे आहे.
हां.
ह तीथ आलते. चालते, पाऊसही पडायला लागलाय, काळजी घा.
हो, तुम्ही पण बाळाची काळजी घ्या, तुमची काळजी घ्या.
होय, होय.
तुमचे
अच्छा
ते अ अ सासू सासरे, त्यांची काळजी घ्या.
होय, होय, घेते, घेेते. हा. ठेवते.
हो हो.